बोलकी
काय करतेय?
काही नाही ब अभ्यासच चालु आहे. मग काल तू फोन करणार होतीस दिदी बाहेर होती आणि परत मी साडे नऊ ला झोपलेले हां. दिदी मला सकाळी सांगितली की तु झोप झोपलेलीस तवा ती फोन करणार होती म्हणून आणि ती बाहेर गेलती तव्हा तुझा मेसेज आलेला
मी म्हणलं फक्त मेसेज करावा आणि तुला फोन करावा पण दिदी म्हणली तू झोपलेस म्हणून मी म्हंटल ठीक आहे मग झोपू दे‌.
मी कसं सकाळी सहाला उठतोय ना त्यामुळं रात्री लवकर झोपतोय.
हो.
हं काल टेस्ट झाली सांगितलं का सायन्सची
हां.
ती आउट ऑफ ट्वेल्व्हची होती त्याला इलेव्हन पडले.
अरे वा! फक्त एक मार्क गेला ना.
होय ते लिहिलेला क्वेश्चनचा आन्सर
हां ते मोठेवाल ना.
आ आ आणि ते मी सगळ स्टेप त्याच्या वर खाली केलो आणि त्याच्यात शब्द मेन शब्द वाप परलं नाही
हम्म.
त्यामुळ मार्क गेला. नाहीतर म पडले असते आउट ऑफ फोर.
व्हय.
आलो, आज आमचं खो खोचं सिलेक्शन झालं. त्यात मला घेतलय.
हां.
पण ते फी लय सांगतात ग. काय करताय म्हजे पहिला बोलले बाराशे, पहिला खो खोची अकॅडमी लाव. हां. लाव म्हणले सगळ्यांना, मग स्कूलमध्येच कस मॅडम घेत्यात ना पहिला म्हणले बाराशे, त्याच्यानंतर म्हणले अकराशे, त्याच्या नंतर म्हणले हजार मग मी म्हणले राहू दे बाई मग नंतरन ती आठशे आठशे करा मग, नाही का आठशे
हां.
मी म्हणलं बघ. फॅमिलीला विचारत नाही. मूम्म पप्पाना विचारते पहिला, मी कुठ डिसिजन घेऊ बाई. आणि ते फक्त एका दिवसाच ती नाही. अख्ख वर्षभर लावायची ती अकॅडमी.
होय आमच्यात पण म्हणजे खो खोची प्रॅक्टिस असत्या, आता हायस्कू स्कूलचं कसं पाचला शाळा सुटत्या ना त्यांच्या अकरा ते पाच असत्या. मग पाच नंतर आमची सहाला शाळा सुटत्या. मग साडे सहा, सात पर्यंत सगळी गेलेले असत्यात, त्यांच सात ते नऊ रोज प्रॅक्टिस असत्या.
हो हे इथं इथं चार्जर स कसं काय लावलेत बघा अ आमची आता दुपारी दोन वाजता शाळसाठी ते सगळे जातात मग दोन वाजताच हुम्म आणि मग अ साडेतीन ते साडेचार एक तास करायचा पण आता टायमिंग असे बघितले त्यांनी पण फॅम म्हणजे घरातले कोण सोडायला ना नाही घ्यायलात
हा पण दुपारचं पण हा आणि दुपार उन्हाच पण असंय
आणि ते नाही होणार ना पॉसिबल पप्पाना पण म्हटलं पप्पा म्हणे की पॉसिबल नाही होणार मॅम ना सांग तोस
हा आमच्यात खो खो घेतात खरं विदाउट फीची घेतात म्हणजे तर शिकवतात आणि बाहेरच्या ज्या स्पर्धा असतात ना त्याच्यात भाग घेतात मग आमच्यात योगा पण श शिकवत्यात मग योगा
जेडीपी साठी घेतलेलं
हा
हा आणि फी पण सांगतात आता मॅमनी पर्सनली म्हणलंय की तू यायचं तू यायचं मला दुसरे नकोयच आता मी काय बोलू मॅम मॅ सोडला घ्यायला कोण नाही मॅम म्हणाल की मी येईल
हम्
पण म्हणजे आता प्रॉब्लेम कसा आहे न कोण घेता यता आम्हीच तीन वाजता घरात येतो लगे अर्धा तासात कसं जायचं तिकडं
हा
आणि फ्रेश तेन व्हायला जेवायला ते मलले उशीर लागतो माहिती का कंटा य तो स्कूलून न आलेवर
ह
मग कस होणार आता मॅम म्हणताय मी येईल घ्यायला पण हा बाई पण तुम्हाला काय नाही तुम्ही शाळेतच असतात
हा आमचे पण शिक्षक असतात
पाच वाजेपर्यंत शाळेत असतात पाच ते सहा
हा
मग त्यांना काही नाही ना कि ते येतील पण जातील पण
हा पण घरातला प्रॉब्लेम आहे त्यामुळ कसं सोडणार
हा मॅमना वाटते की सगळं ठीक आहे आता यायचंच तुम्ही
ह आमच्यात पण योगा घेत होती आणि त्याच्यात एकटी पोरगी म्हणजे तिला लय येते सगळं म्हणजे परफेक्ट येते ते राज्य स्तरीय इंटरनॅशनल नॅशनल सगळं खेळणार त्याचा सगळ्यात नंबर आलाय तिला एवढं परफेक्ट एवढं परफेक्ट जमतंय आणि तिनं योगा डे ला म्हणजे अ संडेला हो ना तेव्हा आम्हाला बोलवलेलं योगा करायसाठी आणि ते कुठले बाहेरचे आलेलेत म्हणजे ते आम्हाला योगा दाखवायला
योगा नाही तू पण ते हा हा हा
तेे येतात ना ते स्टाफ सगळा आलेला आणि त्यांच झाल्यावर कनी हा हा तेच ते ते त्यांच झाल्यावरती न हा तसंच सगळं करायला लावतात हा
ती माता होती ना कुठली तर माता. पोस्टर लावला.
हा हा. अ नाही आमच्यात ते ह्याचा लावलेला पतंजली चा लावलेला
हा का बाईकचा लावलेला.
बाईचा काय. जे आमचं स पतंजलीचा तेवढा लावलेला आहे आणि बाकी काही इन्फॉर्मेशन होती.
ऍड्रेस तेन त्यांचं.
मी आम्ही पण योगा डान्सला ह होत. तो पण ना आमचं योगाचं कसं घेतलं असेल माहितीये का मॅमने ना योगासाठी ना. आम्हाला सिलेक्ट केलं ठीक आहे आम्ही म्हणलं की असेल म्हणजे जीन्स टॉप नाही का कायतरी. सां पांढरा ड्रेस आणि पॅंट. हे मॅडमनी म्हणलं तुमचं दुसरं गाणं आता आम्ही म्हणलो कोणतं. तर मॅम म्हणे कि तुमचं ते. जन्म बायचा आहे मला राहते मग आता मी जातच नाही.
जन्म बाईचा कोण घेतं ते नाही का जन्म बाईचा.
हा हा योगा नाही मला. मला सॉंग माहिती आहे ते.
हा तेच की सॉंग वर योगा बसवलेला या मॅडमने.
हम.
आणि आणि साडी घालायला लावली आता योगामध्ये साडी कोण. ठीक आहे बाई घातली आम्ही साडी पण आम्हाला काय भेट त्यांनी. काय मोटिव म्हणजे हे भेटलं का प्राईस येन काय नाही.
हम.
फक्त सगळ्यांसमोर. फक्त सगळ्यांसमोर योगा करायचा झालं काय मग आ इथून पुढं मी मॅम ना म्हणलं मॅम मी घेतच नाही योगामध्ये. मला आता आमचं उडान डान्सचं कॉम्पिटिशन आहे.
हा.
त्यात पण मला म्हणलेलं ये म्हणून मी नाही गेली आणखी ते. त्यांची फी ऐकूनच हादरते माहितीये का मी आणि त्यांची टायमिंग तर बाई. मॅम म्हणे की तीन ते सहा वाजेपर्यंत तुम्ही शाळेत असणार आता मग. आम्हाला रेस्ट कधी भेटणार. आणि एवढ्या उन्हाचं तर नाही बाई.
हम्म कोणाला जमणार कोणाला जमणार आहे असूलं एवढं.
ह मी म्हणलं नाही मॅम मला पॉसिबल नाही मग मॅम म्हणे की तू त्या. म्हणजे नाही का आधी आमचा डान्स होता ना. योगांचा तर त्या त्याच्यात आता. ग्रुपची लिडर मी होती म्हणजे काय पण सांगितलं ना सगळे करायचे काय मग मॅम म्हणे की तू नस. सग कस करणार सगळे करत नाहीत वगैरे वगरे मी म्हण. मी सांग पण मी का येणार नाही म आणि इव्ह स. पण हे नाही होत गं फोकस.
हा.
मध्ये मध्ये बोलवायला येतात योगा सुडन्स प्लीज कम डाऊन.
हम्म.
यडान्स स्टूडं्स प्लीज कम. डन अरे काय आहे सारखं सारखं एकदा प्रॅक्टिस घ्या झालं ना
हा एक तर सकाळचं तर घ्यायचं नाही तर रेसिस मध्ये तर घ्यायचं
आणि इव्हन ते दुसरे पुरी आमच्या क्लासमध्ये माहितीये का काय म्हणतात. घेतात तर लेक्चर बुडते तरी पण तुला करायचं नसते मग मला अगं लेक. बुडतायत एक्झाम ला कमी मार्क्स पडला काय करणार आहे तूम्ही
हा आपण दोन्ही कंड पण असतोय पण ज ते करून काय भेटत नाही त्याला कशाला उगाच जायचं मग
उड लास्ट टाइम आम्हाला भेटली आहे प्राईज आमचे सेकंड सेकंड हो सेकड नाही फर्स्ट आलतो फर्ट रनर अप होताम आणि दुसरी टीम होती ना
हा
सेकंड रनर अप होती म्हणजे ती फर्स्ट होती आणि आम्ही म्हणजे फस्टच होतो
हम्
आणि मग आम्हाला ते भेटलं ठीक आहे त्याच्यात भेटल तर आणि आता मॅम आता दुसरं आलंय काय ते फिफ्टीन ऑगस्ट त्यासाठी मॅम म्हणे की तुम्ही सगळे पाहिजे ुडांमधले आता फी नाही हे पण काय भेटणार त्यांनी आम्हाला
आमच्यात पण असत खरं मोठ्यांचं घेतात म्हणजे नववी किंवा दहावीच घेतात
आम्ही मॅमना काय म्हणलं की मॅम असं नाही करायचं त उडाणार आणि ते मॅम कशी लिहितात नाही त्या बोर्डवरर येऊन असं बोलत नाही मॅम ललेगतच येते की उडांमधले जे जे होते ना त्यांना कंपल्सरी यायचंय
अ मग बोलून का सांगत ना
नाही त्यांना ते नाही पाहिजे आणि नंतर जर आम्ही प्रश्न विचारला मॅम कंपल्सरीच का तर मॅम म्हणे की तुम्हाला यायचं असल तर या पण एवडांची यायचे यायचे म्हण का मॅम म्हणणे की तुमच्यामुळेून आपल्याला प्राईज भेट सो आपल्याला यायलाच लागणार तुम्हाला सगळ्यांना अरे मी म्हणल की अजून दुसरे पण आणि ते चांगले डान्स करतात ना त्यांना बिलकुल घेत नाहीत
हम्म
कारण की क्लासिकल आणि क्लासिकलमध्येध्ये आम्ही फक्त आम्ही माहित आहे का तीसच जण आहेत क्लासिकलमध्येध्ये अख्ख्या स्कूलमधली पुरी एथ स्टँडरचे एथ स्टँडरचे बाकी बा नाही माहिती मला तीसच पुरी आहेत आणि बाकी सगळे वेस्टर्न आहेत मग मी आमना तो ते काय म्हणतात की सगळे वेस्टर्न ला आहेत ते मी नुसत तीच गल जर क्लासिकडन आले नाही तुमच्या तीस मधले पण पंधरा जण आले नाही तर पंधरा जण काय बसणार आहे आणि पंधरा जण पण पा दहा दहा जण आले तर पाच ह्याच्यात काय बसवणार आहे मी
हम्म
मग आता त्यांच पण बरोबर आहे. त्यांच पण बरोबर आहे पण म्हणजे नाही का आता फी पण नाहीये आणि पंधरा ऑगस्ट ला ठीक आहे वाट- -त मला म्हणजे नाही कसं गाणं पण चांगलं असतं.
हा
मग आता घरच्यांना विचारायला लागेल की मी जाऊ का आणि कंपल्सरी सांगितल्या ठीक आहे म्हणतात आणि जर नॉन कमपलसरी असेल ना तर ठीक आहे नको जाऊ असं असे म्हणतात.
मी तर मला पाहिजे त्या ह्याच्यात डायरेक्ट घेतय नको तर ह्याच्यात नाही म्हणतय मला जरी म्हटली घरातली कंपल्सरी असल का घेतली नाहीस तर मी म्हणतेय मला तेवढं जमणार नाही त्याची फीस तेन जास्त असत्या म्हण जेवढं मला जमत ते तेवढं कर म्हणतात मग
अग कधी कधी पप्पा म्हणजे नाही का जास्त फी असली ना पप्पा म्हणतात नको. मी म्हणले ठीक आहे मला काय नाही तुमच्या डिसिजन वर सगळं मग जर नाही का आता उडाण घेतलं म्हणजे आता काय तर युनिक करायचं म्हणून मी पप्पाना म्हटलं की मला उडाणमध्ये घ्यायचं मग पप्पानी फी विचारली प फी समथिंग पंधरा हजार होती. अ पप्पा म्हणले ठीक आहे जा फर्स्ट टाइम करते जा. आणि फर्स्ट टाइम गेल्यावर आमचं कुठलं होतं आरंभ हे प्रचंड आणि अ कुठलं तर गाणं होतं बाई